प्रॉब्लेम आहे काय?
आ ओ डिस्कनेक्टिंग झाला रेंज पण
नाय तुमचा आवाज असा अडकाय लागलाय. तेच तुम्हाला सांगाल तो, तोपर्यंत कट झाला.
कटच झाला. डिस्कनेक्टिंगच झाला आओ ते. म जेवढ आवड त्याचं नाही.
हा ढबू मिरचीचा कालवण कसं करताय सा?
ढबू मिरचीचं, तुम्ही काय घालून कर तेचना आम्ही शेंगदाण्याचा कुट, लसूण घालून करतोय.
हा तसच करतोय आता आमच्या सासूबाईंनी सांगितले ते पलीकडच्या तिथं बसलो होतो त्यांनी.
हम्म..
असं वांगी आपण एका हेज्यात चार फोडी करतो एका हेज्यात दोन फोडी करून मधनं फक् तो चिरतोय ते कायं असं, फाक करत नाय. तसं करायचं आणि खोबरं अ लसूण तीळ आणि कच्च शेंगदाणं. हे मिक्सर लावायचं, आणि तेलात जिरं टाकून ते भाजायचं.
आणि भाजल्यानंतर म त्यात ते मिरची घालून भाजायचे आणि पाणी अंगाबरोबर थोडं, पाणी घालायचं. म मी पण आता सोयाबीनच करणार होते कालवणला. काय नव्हतं म्हणून तवर लक्षात आलं, ती मिरची हाय म्हणून घरात.
हा.
मग ती करायची म्हणून घेतली आता.
चालतंय या. .
अ... संध्याकाळच़ लय लागत नाही. थोडं केलं तरी चालतंय. अं दुध असतंय दुध.
टेन्शन रोजचं येतंय आओ काय करायचं जेवणात कायं. नेमकं काय करायचं ते समजत
समजत नाही. आणि घरात असल्यावर कसं तर चालतंय ओ. डबा असला की ते लाग
हा डब्याचच अवघड होत्या हो सकाळका डब्याला काय द्यायचं मला तेच समजत नाय. आणि ते आक्का मसूर ते मूग सारख सारखं खाऊ वाटत नाही, आमच्यात सारखंच असतंय आओ ते.
हा हा..
आता ज्या आठ दिवसात नाही, म्हणजे बाजार अजून भराय नाही नी.
ह ह किती किती भरताय. मग एक अर्धा किलो का एक एक किलो.
दोन-दोन.
आय गो बक्कळज आणताय की म.
हो हाव फॅमिली मोठी हाय नाय त्यामुळे लागतय.
मग ती मुगाची डाळ पण आणताय ना, त्यांची जरा उसळ करायची.
ते खा मुगाची डाळ आवडत नाही घरात कुणाला.
जरा एकदा करून बघा पावशेर भर आणून.
मी केलतो परवा. मला आणि दिदीपुरती होय छान लागते, मी आणि दिदीपुरती केलती. हम्म म्हणजे लाल डाळीचं म्हणा कांदा घालून.
हा हा.. मस ती मसूर डाळच की,
हा मसूर डाळ लै चवीला अशी लागत्या अगं ती.
ती म्हणा किंवा पिवळी मसूरु म्हणून पण मिळते बघा.
पिवळ्या
हा पिवळ्या कलरची बाजारात अस तवर ती मी आता फोटो काढून घेतो. तुम्हाला फोटो पाठवतो. पिवळी म्हस म्हणजे ती तशी च ते असत्या ना.
हाच
तर लाल तशीच तशी पिवळी पण असतेया जरा मोठी असत्या त्याज पण असं सुक्कं छान होते. उसळते डायरेक्ट असं. च हा कांद्याची फोडणी घालून शिजत घालायचं आणि उसळ करायची सुख्खी छान होत्या.
बर बर. नाही खरं मिळतंय दुकानात काय बघाय पाहिजे.
हा हा मिळत असणार आहे ते इथं पण कधी आम्ही आणली नव्हती. मामाकड गेल्यावर. परवामध्ये एक किलो आणली होती तिकडनच मी आणि नंतर मग तर बाजार भरताना घेतली, खरं तिकडं महाग आहे. आप आप म्हणजे आमच्या इथं स्वस्त आहे.
आमच्या माहेरात पण महाग आहे, तीस रुपयला पावशेर आहे ती आणि मी बाजारांत. तीतन पंचेचाळीस रुपये ला अर्धा मला मिळाली होती.
अरे बापरे हा म्हणजे स्वस्त मिळाली की. हा हा ते कसं, म्हणजे म्हणजे जास्त आणून ठेवली की बरं पडतंय ओ जरा घरात म्हणा. नाही तर हम्म...
आमच्यात पण सगळ्या डाळी असतात अर्धा अर्धा किलो सगळं आणलेल मटकी, मसूर
तूर उडीद त्या डाळी सगळ्या. नंतर छोले, छोले आणतायसा.
नाही हो छोले आणत नाही, छोले कसं करतासा तुम्ही.
हम्म छोले पण छान होते की छोलेला एक छोले मसाला आणून ठेवायचा एक दहा रुपयेच. पाकिट एक दोन तीन वेळा होते ते, आणि छोले सकाळी भिजत घालायचं. किंवा संध्याकाळी तसं घालायचं. आणि सकाळी त्यांमध्ये, हळद मीठ तमालपत्र आणि ए एक दालचिनी घालायचं आणि ते शिजवून घ्यायचं.
हम्म.
आणि शिजल्यानंतर, कांदा टोमॅटो बारीक चिरून फोडणी घालायची.
हम्म..
आणि ते फोडणी घातल्यानंतर त्यात मग, जरा मसाला आपलं लाल तिखट हे घालायचं. आणि त्यात हे घालायचं.
अ खोबऱ्याचा स असं मसाला घालत्या त्या.
खोबरंच नाही घालायचं.
म.. कांदा टँमेटो जास्ती आणि मिक्सरला लावून
हा मिक्सरला लावून पण चाल आणि भाजायचं भाजून पण चालते तसच चालतय आणि नंतर ते म ला घालायचा आणि असं लाल खरपूस होउस तर भाजतय की. तसं भाजायचं आणि त्यात छोले टाकायचं आणि ते जे पाणी असते ना ते वतायच नाही. तेच पाणी जर आपल्याला पातळ पाहिजे असलं
हम्म.
त्याच पाण्यात जरा एक अर्ध वाटीभर छोले घ्यायचे आणि कुस्करायं ते तेज अस रबडी पीठ करायचं.
कशाचं?
त्या छोलेचच. फोडायचं म्हणजे ते फोडाय हा कुस्करायचं थोडं म्हणजे फोडायचं ते.
हा हा हा.
आणि त्यात घालायचं ते म्हणजे असं गिरवी होतंय ना. जास्त आपल्याला हे करायला लागत नाही म्हणजे पूर्ण पातळ पाण्यागत होत नाही ते.
होत नाही का. हा हा. मग असं ते किती दिवस आधी एक दिवस भिजत घालायला ते असं काय त्याल
हा. म्हण म्हणजे सकाळी भिजत घातलं तर संध्याकाळी करायचं, संध्याकाळी भिजत घातलं की सकाळी करायचं असं.
असं का? बरं बर. आता या टायमाला बाजारला गेलो की घेऊन येतो.
हा हा. आणा आणा छान होतंय. मी पण अर्धा किलो आणलवत. आणि आपण जे मटकी तेन वटणा तेन भिजवतोय ना, त्यात थोडं पण एक मुठभर घालायचं ते पण. मिक्स करून.
हा.
मसूर नंतर आपण मटकी हे भिजवतोय ना त्यावेळी त्यातन भिजवायचं.
हा हा. बघतो आता या टायमाला येताना की नाही घेऊन येतो.
हा हा.
आणि करून बघतो.
चालतंय की.
जरा काहीतरी वेगळां असल की बरं वाटतंय. आमची मम्मी करायचीच छोले, पण कधी असं एवढं लक्ष देऊन बघितलं नाही की कसं करत्यात.
त्यात तेल टाकून मसाला तेन भाजला ना तेलात अ छान होतंय. छोले भटुरे म्हणतात ना भटुरे म्हणजे पुरी ते छोले भटुरे असत्यात की
ऐकून माहितेय की छोले भट
हा हा. ते त्या ते छोले आपण पुरीसोबत खाल्ल तरी चालते मग. हा.
हम्म हम्म. बघतो घ्या.
आणून बघा एकदा.
हा.
ते चपाती संग करायचं आपण घरी.
हा चालतंय की चपाती सोबतच की आपण काय हे करू शकत नाही ना पुरीे सारखं. आम्ही चपाती सोबतच करतोय.
हा हा. बघतो चपाती सकट.
हा तेलकट शक्यतो नाहीच करत.
हम्म.
पुरीसोबत परवा तेवढं भजी केलत बघा एकदा. तेल कट नकोच वाढते शरीराला तेलकडे चांगलं नाही जास्त.
होय अहो.
हम्म.
मला पण ते असं म्हणजे ते पनीराचा सौदा वगैरे असतोय म्हणा ते सारखं सारखं असं की नाही खाऊ वाट खाऊ वाटत नाही आहो ते. म्हजे अस हे वाटतंय असं सारखं मसाले पदार्थ.
हा ते मसाल्याच नक नको वाटते. आपलं साधं बघा चटणी कांदा टोमॅटो घालून केलेली कसं लागतंय.
हम्म. हा कांद्याची नुसती प्युरी जरी घातली की नाही तरी पण ती जेवणाला चव येते कांदा टोमॅटोची. तर ते सौद्यात. खोबरा् घातल्या का नाही असं कच कच लागतय ते. हम्म तीळ जिर म्हणा.
हा.
तीळ धरे पण बरोबर वाटत नाही.
आता मी तिळच घालणार आहे त्याला, तिळ सापडना झाल्यात.
कशाला?
हम्म ते हेला ढबू मिरचीला.
हा ढबू मिर
हम्म घावन झाल तर राहूदे तिकड तर शेंगदाणे आणि ते घालतो नुसतं कुट.
हा हा. आम्ही घरी तीळ पिकवतोय तरी आम्हाला विकत आणायला लागत नाही व्हयं.
हा मग तिळाचं करंजी तेन करताय का नाही कानूलं तेन?
कशाच?
तिळाचे.
ते कसं करायचं?
अ जसं आपण शेंगदाण्याचं सारण करतोय ना
हा.
तसं तिळाचं करायचं. तीळ भाजून घ्यायचं
हा.
आणि मिक्सरला लावून घ्यायचं. मिक्सरला लावल्यानंतर त्यात आपलं हे घालायचं. काय बर फक्त गुळ खिसून घालायचं. आणि ते सारण करायचं कानोल्याला हा. हा.
चांगलं लागतं.
होय तिळाचं फक्त तिळाचं असत्यात की, करंज्या तिळाच्या असत्यात की. नाहीतर नुसतं तिळाचं नाही खाऊ वाटलं ना? तर जरा शेंगदाणा घालायचं. शेंगदाणा आणि तीळ मिक्स.
मग ते कडू वगैरे.
नाही नाही आता आम्ही तिळाचे लाडू केलेत तिळ आणि शेंगदाणेनच घरी खायला. हा चांगलं असतंय तीळ, गुळ उलट तील खायचं शरीराला चांगलं असते ते.
असं आहे का? हा हा हा.
करून बघा एकदा.
हा हा. कितीला आहे साड्या? दोन मिनट कट करून लावतो.
हा.
ह